हॅलो
हॅलो
हां हॅलो.
हां कायन्, जेवण झालं?
च
झालं अत्ताच.
आं हां
आणि काय मंग
काय नाही निवांत.
होय
हां
बर आणि हे ताच
आहा
आता काय मग, आता जून महिन्यापासुन, सण चालू होणार, आता तसं नसेल. वट पौर्णिमा रंग हे नाग पंचमी हम्म
हा, रक्षाबंधन
होय. गणपती,
हो ते जास्त सेलीब्रेट करायला मिळतात.
हा बायकांना तेवढंच जरा, इनफॅक्ट
होय.
आणि नवरात्री तर काय मग मज्जाच असत्या. की भारी वाट तेच नऊ दिवस
होत, ते तेवढेच दिवस बायकांसाठी हे असतात. ओ
होय, तेच की जरा वेगळं काय तरी,
हम्म, जरा चेंज लाईफ मध्ये
पॉझिटिव्ह एनर्जी पण असत्याना,
हा, होय.
किती छान वाटते. तेव्हा प्रसन्न एकदम सण आहेत. भारी तेवढंच एकमेकीना, होय गौरीच्यावेळेस तर किती छान वाटतंय. ते, गौरी सजवायच्या, खेळायचं. कीती मज्जा
होय.
नवरात्रीत काय टिपरऱ्या तेन
होय तेव्हा पण मज्जाच असत्या किती छान एन्जॉय करतोय नाय, बायका आपण
होय
हम्म हम आपल्या इकड भारीयेत सण असे चांगले व्यवस्थित, बायकांसाठी चांगले ना आणि आपल्या भागात आपण करतोयच की ग, कीती छान सगळ्या एकत्र येऊन
हम्म म्हणजे ते सण असेत की कुठ पण अस म्हणजे छान सेलिब्रेट होत्यातच असे ते सण आहेत हम्म
हम्म भारी असते आणि त्यान हे पण एकी पण राहतं ना
होय एकी राहत्या आणि सगळ्यांचं कसं वेगवेगळं सगळं हे त्यां पण हे होतय ना
हो सणांमुळे कसं भारी म्हणजे
हम्म बाहेर होतात तेवढंच गोड गोड हा आला पण क सणात खाण ते चांगलं अस इतर टाइमला आपण आणि आपण सणातच गोडधोड खायला करतो नाही तर टाइमला काय रोजच ची चपाती- भाजी भात -आमटी झालं सण असल्यावर कस आपल्याला जरा वेगवेगळे पदार्थ करू शकतो आपण गौरीला म्हणा धपाटी हेत प्रेम होतंय नवरात्रीत वेगवेगळ्या उपवासाचं पदार्थ होत्यात
आणि गौरीच्या वेळेस भारीच किती छान गौरी असं घरी आण तेत
होय त्यांना सजवाय हे ते न्ह्यायच गाणी म्हणायची
होयच की मज्जाच येते तेव्हा बायका पण असं हॅप असतात
ह ते म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण सगळं असं त्यामुळे छान छान ते आणते
आणि काय नाही बघ तेच म्हणलं आता सण आले जवळ मज्जा येत तेवढे सगळे कट रोहो
होय आणि सणालाच आपण एकत्र सगळेजण येतो इतर टायमाला आप आपल्याला वेळच तेवढा
वेळच नसतोय होय
ट पण असा वाया घालत ते सणात कस हा सण असल्यामुळे एक एकमेकाच्या घरला हळदी कुंकु आला हेला त्याला जायचं होते ना
च होतंय हं! एवढच बरं वाट ना एकमेकींकडे त्यासाठी तर म्हणजे बायकांना बाहेर पडण्यासाठीच खर तर हे असे उत्सवतेनी केलेत पहिल्यापासून
तेच की हू आण ह्यावेेळेस म्हणजे ह्या हिच्यामध्ये पोरा सगळीजण बाहेर पडतातच ना म्हणजे नवीन होरी पासून म्हाताऱ्या स्त्री पर्यंत सगळीजण.
सगळे बाहेर होय उत्सव म्हदे सहभागी
हू!
आणि जेवन त्यान झालं.
झालं. तेच मग म्हटलं. ता काय कधी येणार होता?
उदया दुपारी
हम
हम्म
आणि मग हे असते आणि आपल्या दिवाळ आणि हाय
होय दिवाळी हाय.
दिवाळीत पण मज्जा होय.
फराळात सगळं गोड -गोड तिखट गोड सगळं मी
होय आपल्यापेक्षा लहान मुलं सगळ्यात माईन मुलांचं पहिला तेच असतय फटाके आणि कपडे बाकी त्यांच फराळाकडे काही लक्ष नसतय. तेवढच दिवाळीत पण छान वाटतंय अस
सण म्ह ते एकदम चांगलेच आहेत म्हणजे तेवढेच असतात महिन्याचे म्हणजे एक दोन महिने घ्या कारण तेवढंच एन्जॉय
हां हे मोठे सण तेवढेच. आपल्याला मिळतेय तेनं गणपती
हम्म गणपती गौरी दुर्गामाता म्हणजे नवरात. रात्रीच म्हणजे तेच सनांच ते महत्त्व पण आहे सोडा तसं आपल्याला तेवढंच पोरासनी पण हे होतं हम्म हम्म्म
तेवढंच जरा
हम्म हम्म
सगळच एन्जॉय करत.
हा हा
आणि
आणि काय नाही बघा निवांत.
होय.
हम्म
तेच दिवाळीच काय मग असतच आपलं
होय दिवाळीत पहिला थोड्याच दिवस सगळं करण्यात जाते त्यानंतर एन्जॉय त्यानंतर सुट्टी त्यान
होय होय तसच होतय संक्रांतीला पण भारी असत. ते तेवढंच
होय त्याला पण छान असते, पहिल्याच दिवशी आपली बाजूची भात भाकरी, भाजी मिक च दुसऱ्या दिवशी पोळ्या बायकसनी म्हणजे जास्त तुम्ही नटायला वगैरे मिळते ना त्यावेळेस त्यामुळे ते जरा जरोच्या कि जराचं डफरंट कायतरी
हम्म होत तस ते सणा सण आहेत म्हणून बायका म्हणजे बाहेर पडतात
हम्म छोट्या छोट्या गोष्टी हम्म म्हणजे त्यांना स्वतःसाठी त्यावेेळेस तेवढा वेग काढता येतो जे काढतातच सगळेजण
होय सगळेच काढतात. तेवढंच जरा चांगलं वाटत नाय, पुन्हा मग वर्षभर आणि आहेच की, आपलं काम हे ते त्यात बिझी राहतोय आपण आणि
आणि काय नाही निवांत बगा जेवण खातन झाले आता जरासं फिरून यायचं आणि झोपा आ जरा जाऊन फिरून जरा थोडस या म्हटल्या नंतर झोपून सोडायचं, उद्या चला नियायला पाहिजे की मनाची तरी पहिला हे करायला पाहिजे की ताई
होय भई खरंच की
हम
ति जरी दिवस राहिला तरी मनच भरत नसतय आणि त्यात तुला तर लई छोटी सुट्टी तरी एवढं तर म्हणजे
चार दिवस हम्म तेवढी मीळाली म्हणाय ची
उ हु आणि दिवाळीच्या वेळेस जा आता
हम्म हम्म होय दिवाळीच्या येळेस जरा जास्त याय च
होय.
उ हु
तेवढंच जरा फिरणं होतय सणामुळं, दिवाळीत पण आपण जातोयच की कडं तिकड
हम्म भेटी गाठी, भेट हा तेच की आणि इत कस उन्हाळ्यात नाही कोण आल तर दिवाळीच्या टायमाला तर कणी सगळीजण भेटत्यातच.
होय येत्यातच सगळी दिवाळीत, मोट्टा सण आहे ना तो पण आपला तन त्या येळेस तर भेटत्यातच. लक्ष्मी पूजा, भाऊबीज किती छान सव
उह
आणि चिकू झोपला.
नई आहेत ते दोघं जण बाहेर बस ल्यात
ह ह
ते लागलेत हम्म खेळा लागलेत बाहेर आहेत.
मग
हम्म हम्
आता काय मग, आता वटपौर्णिमेची तया
होय आता वट पौर्णिमेची तयारी, ते होऊस पण नागपंचमी नय त्या बेंदूर ये तोय
होय. चालूच होतय हितन आता सगळं
हम्म सण चालूच हुत्यात आता, संक्रांती पर्यंत चालू त्यानंतर आणि मधी हम्म बंद हम्म.
ते मोटे अ
हा
आणि काय?
आणि काय नाही बघा ह निवांत
होय
हम्म
चालतय मग, ठेऊ मग?
हा हा चालतय
हा